हा, हॅलो. हा येतो का आवाज? हा-हा, याय लागला याय लागला ते हा बहुतेक मिनिट संपल्यामुळे, ते कॉल संपला वाटतं.
हा, तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय.
हा, आता येतोय का बघ.
हा, येतो- येतो आता बोला‌.
ते ना मधी-मधी जरा स, मी आहे त्याच ह्याच्यावरती असत आहे पण ते मधीच कुठं काय तर, नेटवर्कचा इशू यायला चालू होतोय.
नाही आहे. नेटवर्कचा इश्यू तर तेवढा आता आजकाल चालूच आहे सोडा.
चालु आहे जरा, हे वातावरणामुळे थोडंस होतंय तसं.
हो.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
नाही ते तर आहेच.
मग तुम्ही भाज्या मी तेच विचाराल तेस हास हा मी तेच म्हटलं भाज्या सगळ्या तुम्ही खातासा का काय?
हो खाते खाते. मी व्हेज सगळं खाते.
ह्म्, मग झालं की.
हा, हो खाते मी सगळं. काहि
नाहीर मग प्रत्येकाचं म्हणजे असतय ना की, बाबा मला हे आवडत नाही ते आवडत नाही. आणि जास्तीत जास्त कारल्याची भाजी आवडत नाही, ते आवडत नाही हे तर लई.
हो हो, नाही असतं असतं. तस जर तस जर जास्त झालं ना की तर जेवण बनवायचं पण अवघड वाटत. रोज रोज काय बनवायचं. च हे ते असं होतच.
अस आणि ती जेवण बनवण्यापेक्षा आपल्या लेडीजचं बघायचं. बाजारात गेल्यानंतर. ह्या आवडी निवडीच्या नादमध्ये ना भाज्या घ्यायचं लक्षात येत नाही, कुठलीही घ्यायची?
हो.
असं मग होतंय मग ही भाजी घेतली की अरे नाही ही याला आवडत नाही. ती भाजी, अरे त्याला ती आवडत नाही. पण माझं तस कधी होत नाही. मला माहिती सगळंच घरात खातात ना जे. दिसल त्या भाज्या, ह्या म्हणजे चार दिवसात प्रत्येक टाइमला वेगवेगळ लागणार चार - तीन दिवसाच्या त्या वेगळ्या- वेगळ्या भाज्या, त्या उचलायच्या म्हणजे आमच्या इथं मंगळवारी एकदा बाजार असतो आणि एकदा शुक्रवारी बाजार असतो.
हां.
हम्म, दोन्ही वेळेला पण बाजार असतो मंगळवारी आणि शुक्रवारी जरी मंगळवारी गेला आणि दोन तीन दिवसाचा बाजार जरी केला म्हणजे या पावसामुळे कसं तसं आपल्या पालेभाज्या वगैरे ना ह्या जास्ती राहत नाहीत आणि जास्त आम्ही आणत पण नाही.
हा.
हा, मग. जरी गेलो की हा दोन तीन टायमाच्या भाज्या कुठल्याही उचलल्या तरी काय वाटत नाही. कारण
हो नाही, ते तर आहेच.
सगळंच खातात त्यामुळे एवढा काय विषय नाही त्यामुळ मला पण भाज्या घेताना काही वाटत नाही आणि करायाला पण काय वाटत नाही.
हा, नाही मग ठीकच आहे.
नाही न मग खरय ते घरी ज्यांच्या भाज्या न खाण्याचा जो एक जुगाड असतो ते बघूनच मला तर टेन्शन येते ते कसं करायचं आणि कस
हा, आणि मुलांना पण कसं लहान असल्यापासूनच खायची वगैरे सवय लावली तर. नंतर ते नाही नाटके करत एवढे, हा.
ह हा, आणि पाहिजे ती सवय माझं मत काय हा- हा म्हणजे, आता बघायचं बाहेर आता आपण अ बाहेरचे फुळ हे खायला गेले की तर बघायच आपण चायनीज वगैरे म्हणा किंवा आपण पिझ्झा वगैरे ह्याच्यामध्ये भाज्या असतातच.
हो अस
होय कर. आता चायनीज मध्ये वगैरे ते कोबी असतो. शिमला मिरची असत्या. हा त्या पिझ्झा मध्ये असत्यात सगळ असत. बर्गरमध्ये असतंय त्याच्यातलं मात्र जाणार शिमला मिरची व्यवस्थित तोंडात.
म्हणजे काय झालंय. आत्ताच्या इथ र् कि त्या ह्या सोसायटी मधल्या मेंटलिटीच मुलांची ती झाल्या की बाबा मोठी जोक लोक जे बोलतात ना त्याच लोकांच तेच त्यांच्यावरती पण फरक पडतो त्याचा.
हा मग तेच ना?
हा.
प ते म मला काय म्हणायचंय ह्या भा म्हणजे ह्या भाज्यान् आपण तशीही शिमला मिरचीची भाजी करून खाऊ शकतो.
हो.
पण ना ते मुलांच्या डोक्यामध्ये असं करून ठेवलय की नाही शिमला मिरची म्हणजे काय फक्त त्या चायनीज मधनच खाण हाय ते हा. हा त्या बर्गरमधनच खावाय पाहिजेल किंवा त्या ह्याच्यातनच खायला, असं नाई ना.
हो.
ते मुलांच्या डोक्यामध्ये ते मग ते हे सगळं पहिला मुळातच ना? सुरुवात ही कुठून केली पाहिजे? घरातून आपल्या. आई वडिलांनीच त्या मुलांना हा आई वडिलांनी मुळात सगळ्या भाज्या मुलांना सांगून
ते बाबा आवडत नाही कि मग खात नाही पण प्रत्येक भाजीतून असं असेल तर मग अवघडच आहे ना? कारण गावाकडे तर म्हणायचं झालं तर अ शेतात वगैरे हे ते भाज्या असत्यात त्या त्याच बनवणार. कारण प्रत्येक वेळी दोन दोन भाज्या बनवल्या तरी पॉसिबल नसतय इकडे आता.
नाय नाय बरोबराय होय.
नाही आणि ती सवय तर त्यामुळे लागलीच पाहिजे कितीही झालं तरी
अ नाय तेवढं ऍडजस्ट करणं गरजेचं पण आहे कारण मला एवढं समजतं की बाबा प्रत्येक भाजी एक जी भाजी झालीय तयार ना त्या भाजीला काही ना काही तर ते जीवनसत्व असणारच आहे ना त्याशिवाय ती भाजी तरी नसणाराय.
हो हो हो नाई.
काही ना काही तर प्रत्येक भाजीमध्ये काही ना काही तर जीवनसत्व असणारच आहेत. कुठल्या ना कुठल्या भाजीत केवढे थोडे फार असंना फायबर वगैरे विटॅमिन प्रत्येक भाजीमध्ये अस
असतंच असतं हो.
हा मग ते तेच म म एखादं म नंतर आपण कनाय मग हे असं भाजीतून आपण घ्यायचं नाही. आणि मग त्याच्यासाठी वेगळ्या गोळ्या खायच्या त्या विटॅमिनच्या आणि मग फायबरच्या तेन असं. त्यापेक्षा हे सगळ्यात उत्तम माझं मत आहे की नाही बाबा नाही सगळ्या भाज्या खायाचं. जेवढा आहार आहे पुरेसा पूर्ण घ्यायचा सगळा.
हो नाही ते तर ते तर आहे.
आता हल्लीच्या मुलांचं चालू असतं तेच चपाती नाही आवडत. भाकरी नाही खात. ते भातच नको ते असं म्हणजे असतं सगळ्या मुलांचं. ते मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. त्या मानानं बघितलं वाटतय नाही ठीक आहे आपल्या मुलांना सगळं आणि सकाळी एक टाइम चपाती मुलांची असती संध्याकाळी आमच्या तरी सगळ्या भाकरी बनवतो मी.
नाही एक वेळेला भाकरी ही हवीच माहिते का उलट त्यात सुधा नाही तुम्ही भाक करी वेगवेगळ्या पद्धतीच्या बनवू शकता. नाचणीची भाकरी बनवू शकताय, बाजरीची भाकरी बनवून देऊ शकताय तुम्ही. जर त्यांना भाकरी खायची सवय असेलच ना तर नाचणी आणि बाज जरी मधून पण चांगलं प्रोटीन्स भेटू शकतात मुलांना.
हा हो हा त्या दोन्हींच्या मधून पण होय.
हा.
नाही खातात त्यांचं काय तसं नाहीये म्हणजे बनवून दिलं ना म्हणजे भाकरी वगैरे ज्वारीचीच अशी
पण काय नाहीये आणि ज्वारीची पण भाकरी आवडीनं खातात आणि तुमची आता दुसरी पण कुठली ट्राय आणि त्यांना नवीन, नवीन गोष्टी ट्राय करायला पण आवडतात.
नाही मग काहीच प्रॉब्लेम नाही अग मला.
हा मग ते मग खातात तसं काही हे नाही त्यांचं.
हा.
आता हा म्हणजे नाचणीचं म्हण किंवा बाजरीचे वगैरे बाजरीचे वगैरे ते न कशी आमच्याकडं जास्तीत जास्त आम्ही संक्रांतीलाच की बनवतो. आधी मधी कसं नाही कधी योग आला पण हा संक्रांतीला ते फिक्स असतं ते सणा दिवशी ते करण करायचं असं.
हो.
हा तुम्ही करत असचीला ना बाजरीची भाकरी आणि आपण सगळ्या मि मिक्स व्हेज भाज्या वगैरे तेन मिनरल हा वगैरेते ते सगळ संक्रांतीत असतया.
हो.
हो.
नाही ते तर आहेच सोडा.
हा आणि हे काय मग नाचणीचं म्हटलं तर मग काय नाचणीचे अ भाकरी कधी मी नाही ट्राय केली असं आंबील वगैरे तेन असंच की.
हा ते सुद्धा तुम्ही दिला तरी पण मुलांना उलट चांगला आहे नाचणीचे आंबील. ती तर अ हा हा फोडणी न घाल घालता जर दिला तर त्याच्यात ऑइल पण नाही येत आणि की सगळं म्हणजे मुलांना जे हवं ते
आता मध्यंतर ना मला एक माझ्या ना असच ते मैत्रीणन मला आता तुम्ही नाचणी च बोलाना त्या नाचणीवर ना नाचणीचे लाडू मला ना अस तिने मलाका एक रेसिपी सांगितलेली मला तुम्हाला सांगायला सोडा पण आणि छान म्हणजे अ म्हणजे कस तिनं मला कसे बोलले शक्यतो ना कसा नाचणी हा आपल्या म्हणजे डेलीच्या जेवणाच्या पदार्थात कमीच येतोय की नाच नाही म्हणजे असं कुठं आपण डेलीला खातो मग तिनं ना मला हा मग त तुम्हाला तर ऐकून माहित असेल लहान बेबे वगैरे असतात त्यांना नाचणी सत्व वगैरे ते म्हणून घालतात. हा मग त्यांना विकत आणून घालतो मग आपण ते लहान असतो तोपर्यंत खातोय. मग ती काय मला म्हटली की, मग आपण मोठं झाल्यानंतर पण आ पण आपल्या शरीरासाठी महत्वाचच हाय.
हो
म्हणजे एक... एक थोड्या ह्याच्यासाठी मग तसं कसं शरीरात आपण जाणार आपण मग जाणून -बुजून एक भाकरी करून खाय पाहिजे किंवा कधीतरी ती नाचणीची आंबील खायला पाहिजे. मग तसं शरीरात जाण्यापेक्षा अजून एक वेगळी तिनं मला रेसिपी सांगितलेली म्हणजे ना.. कसं आपलं नाचणंन असत ना... ते पूर्ण स्वच्छ पूर्ण अ.... निवडून वगैरे घ्यायचं. अ... जर उन्हा.. उन्हाळ्याचा दिवस असला तर मग धुऊन वाळवून घ्यायचं. नसेल आता पावसाळ्याच्या मे बी ह्या दिवसामध्ये असेल तर मग काय करायचं?
त्याला पूर्ण नाचणं स्वच्छ धुवून घ्यायचं ते आणि पूर्ण अ... वाळवून वगैरे तेन अ.. त्याला ना बारीक करून आणायच, अ.. पीठ हे अ.. चक्की मधून पीठ म्हणजे पूर्ण असं पूर्ण बारीक करायच नाही. एकदम जरा.. जरासा रवाळ नकळत बघा अस हे करायचं आणि ते घरी आणून ते पूर्ण जरा चाळायचं, मग त्याच्यातला जो कोंढा- कोंढा असतो ना वरती तो, साईट ला काढायचा आणि जे... चाळणीच्या खाली जे निघेल
त्याच्यामध्ये ना बरोबर आता जर समजा आपले ते म्हणजे भरड असते ना ती एक वाटी आहे जर झाल्या तर त्याला ना आपण त्याच्या अंदाजे ना काय करायचं एक अर्धी वाटी ना एक तूप होईल एवढं त्यात घालायचं. आणी ते पूर्ण भाजून घ्यायचं सगळं व्यवस्थित, पूर्ण ते हा पूर्ण भाजून घ्यायचं एकदम थोडस करफूस भाजून घ्यायचं आणि ते भाजून झालं की त्याच्यानंतर, आपल्याला डिंक माहित असेल खायचा डिंक भेट तो... हा तो डिंक नाही काय करायचा अ.. थोड्याश्या तुपामध्ये परत तो डिंक जरा तळून घ्यायचा. आणि अ.. गुळच तर तो गुळाला काय करायचं, चिरून घ्यायचं पूर्णपणे.
हा
आ.. अंदाजे, म्हणजे आता ही वाटी आपल्याला आता माहिती आहे, बाबा हा हे वाटीभर आता हे मिश्रण आहे तर- त्यांना अंदाजे गोड किती लागणार, अर्ध्या वाटीच्या पण.. थोडस खाली म्हणजे- जास्त गोड अ.. एक नसेल ना... खायची सवय थोडंस कमी घालायच म्हणजे अर्ध्या वाटीच चढ घ्यायचं.
ह्म्म्.. ह्म्म्.. ह्म्म्म आणि मग? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!